हॅलो!
हा.
हा अबू.
झाले म्हटलं त्याच्यातले पाच पण
झाले काय हो ना किती झाले मग पंधरा?
आता पंधरा झाले रे
ह ओके
आणखी पंधरा राहिले करायचे
हावूं ना पण तुझे पूर्ण तरी होतय बाई आमचे पूर्ण नाहीच झाले ना
हम्म नाही माझी एका वेळेस बघ आम्ही सुरुवातीला स्टार्टिंगले जेव्हा ॲप ओपन केलं क नाही
हा
तेव्हा पण एकसारखे माझे पाच झाले नंतर काल पण मी पाच कॉल के तर तुम्हाला पण पाच कॉल केले
ह का पण लवकर करून घे बरं टाइम नको घेऊ जास्त का कावून की ऍप माहित आहे काय कधी बंद पडेल आणि कधी, काय का खरंच नाही यायच म्हणून म्हणतय आता सध्या हे आहे की नाही आहे तर पटपट करून घे
तेच ना मग म्हणून म्हणतय मी पटोपट करून घेते कस बायांची झालेले असती ना ना आता एवढ्या वेळ राहत नाही ना कोणाची
आणि मेन म्हणजे सगळे लागलेले आहेत बरे याच्यावर आता माझ्या ह्याच्यावर पाहि ना मी खूप दिवसाचे तर दोन फोन येऊन गेले पण मला तू भेटल्याच्यान मी त्यांना कॉलच नाही केला म्हटलं कस समोर सासठ होऊन बसते की नाही
नाही अ
मग मी बाई! त्या सौंदर्याच्या ताई असे अठ्ठावीस कॉल ठेवले बाई त्या सौंदडेच्या ताई मी दोन म्हटलें तुम्ही करून घ्या म्हणले मी पूर्ण करतो मग माझंच ऍप बंद पडलं ब कोणाची भावना ठेवली माझंच बसलं होत
अ असं झालतं ना मग मग तीन दिवस झाले माझ्ं ॲप सुरू म्हटलं करून घ्या तुम्ही म्हटलं ताई मग काय तर मी फ्री झाली नाही पण मी त्यात ताई ला काय म्हटलं म्हटलं तुम्ही करून घ्या म्हटलं तुमच कॉल कंप्लीट मी करतोच म्हटलं तुम्हाला मग असंच बाई अस वीसावा कॉल केला आणि झालं ऍपच बंद पडलं म्हणजे आपण अस कोणाचे विचार करतो
बरोबर आहे आता श्रद्धा द्यायचं माहिेत काय मी माझं जेव्हा ऍप ओपन केलं होतं की नाही तेव्हा श्रद्धा त्याचे एकोणतीस कॉल झाले ते एकच कॉल राहिला आता मी श्रद्धा ताई ला एकसारखे चार कॉल केले?
हा
हम्म नाही मी हा मी पाचही कॉल करून घेतले आणि पाच कॉल केल्यानंतर तईला म्हटल तुम्ही मला एक फोन लावा
हा
आणि तईने मग एक फोन लावला म्हणजे मग त्यांचे तीस झाले आणि माझे पाच झाले होते त्याच दिवशी मग
मग आता कैक जणी आहे तस त्या काय बायात बर आपण विचार करतो आता हा
हा हा नाही सर्व जुनीच विचार करत नाही ना मग कोणाला आपापलं करून घ्यायचं पडत
हा आणि ते असं म्हणत नाही तुला आणि आता समज जरागभरचा विषय आता आपण मी लईजणीचा विचार केला म्हणून मी एवढी मांगे राहिली पाहिलं तर माझं लगेच सुरु झालं बरं मी आठ आठ नाही सात तारखे पासून याच्यावर
हा हा तुम्ही सत्तारीख पासून आहे का याच्यावर मग बरोबर आहे. बघा हा सजेचा कार्यक्रम सत्तारीचा हो की माझा त्याच्या घरल्या दिवशी मला माहित पडल की हे अप ओपन करायंच याच्यावर प्रश्न सोडावा लाग त्याच दिवसपासूनच चालू होती तर माझं आता पोराच्या दिवशी झालं ओपनिंग
मग तुझं तर सांजेचा कार्यक्रम होतात बई मी या उनच बोलो तू फोटो काढस ते तेव दिसे ना. आम्ही याऊनाता कशी पायत जाऊ हे सगळं म्हणजे मी सावलीत रव रव रव रव सगळं दिसलं म्हणजे मी एवढी. सांगून करायली मी ऊन सावली पाणी कहीच नाही पाहिले याच्या पुढे पण काय ना गेली मी दुसऱ्याचा विचार करून आणि माझ्या ऍप न मला साथ नाही दिली.
म्हणून म्हणून पण मग आताच होतय ना मध्ये तुमचा नंबर भेटल्याचा आणि मला झाणी ना पा
हा ते तर आहेच आणि योग असतात शेवटी त्यांना कशाला बोलायला बसलो का आपण.
नाही नाही.
आता घर जवळ आहे फक्त ते मंगळागौरीच विचार आला तेवढंच बोललो.
तेवढंच बोललो त्याला पण एक वर्ष जास्त उंदरं आली. आता कदाचित आपण कसं दिसल तर फक्त हसतोच बोलत नाही घे नाही. हजन प ना हा आणि तसे पण ते माहिती का आप पण ओळं कय आणि एवढं तरी बोलू शकलो अनोन नंबर वर आपण बोलू नाही शकत एवढं
हा ते आहेच आता कस आता कधी काही बोलायला भेटते आपल्याला काय मिळते डबल त चान्स आला आहे पोर असत.
मग ते ठरून ठेवला जाते का त्यांच्यासोबत बोलायचं म्हणून. आहे की नाही नाही तर. दस ते कार्यक्रमाचे दुसऱ्या दिवशी काय म्हटलं?
पण आपन लही चांगलं काम केलं कसं सांगू काय जे समज आपण पहून बोलू शकलो नसतो ते ऍपवर जवळ येऊन राहिले. फक्त नवाळ्या व्यक्तीसाठी खूप हे आहे आता आपण पाळत होतो हे. त हो बोलत होत कासं.
नाही आपण बोलत नवतो असं आता कसं आपली भेटही झाली तरी पण आणखी याच्यापेक्षा फ्री बरू शकतो.
त्री बोलू शकतो हा. म्हणजे जे जवळ नव्हते ते जवळ आले आणि ज्याची ओळख नव्हती त्याची समज आता ओळख
आता याच्यावर सुद्ध म्हणत की. आपण कस याच्या आता तुमची ओळख आहे तसशी मग त्याच्यामुळे. समस्त बाय आहेत.
हा.
न नमते तरी बोलल की समजत नाही आपण कोणाचच बोललो म्हणून.
नाही.
अंड्याची स्पून लावा लागतो तशी
हो मंग कायथ
त्या ग्रुप वून नंबर काढून फोन लावा लागतात तोनला काय म्हंटलं मी
हा.
म्हटलं सांग ति ति झालेलं आहे तर तिला माहित आहे कोणाचं पूर्ण झालं तर मग काल तिन तरणू ही श्रद्जतेची मुलगी
हा हा.
हा मग तिनच कालते आहेरनी तेला फोन लावून गेला होता. यांचे राहिले म्हणे काकू तू यांच्यासमोर बोला. त्यांची खूप सार आले त्यांचे पंधरा का सोळा झाले होते घर.
झाले हो का?
हम्म हम्.
कोठ झाले?
नाही झाले होते म्हटलं होते त्यांचे
हा ओके.
पंधरा का सोळा कॉल झालेले होते बाकीचे राहलेले होते त्यांचे
हा ना.
हम.
काही माहत नाही बी मला एवढं काही एवढं अस नसत.
काय म्हटलं?
माहीत नव्हतं म्हटलं मला
हा ना.
हम्म.
काय माहिती नव्हतं म्हटलं.
जसं कॉल किती झाले काय?
हम् हम्. हो काल मग त्यांनी मला लावली म्हणजे तेव्हा उशीर झाला होता समजा मी तरी त्यांना पाच वाजता कॉल केला होता.
हा ओके.
पाच वाजतापासून सहा वाजेपर्यंत एक तच लागतोच ना ओ ताई दहा दहा मिनिट म्हट.
अ दहा दहा. मग आप्या आता तुला अर्ध्या तासाच्या अर्धा तास नाही जवळपास एका तासला दहा दहा मिनिटच रायतात. ना म्हणजे एका बईचे ह एका दहा फोन साठी समज तुझ्या पानच साठी माझ्या पाच साठी दोन घंटे जातात.
दोन तास जातात.
हा दोन घंटे नाही धरशील तरी दीड घंटा तर धरणच.
दीड तास सहज सहज दीड तास लागते कारण की बघा आता पाच दहा दहा मिनिटं म्हटले तरी आपल्याला पाच कॉल लाव लागत कि नाही.
हो.
पन्नास मिनिट झाले साठ मिनिटचा एक तास राहते मग साठ मिनिटच एक तास म्हणजे दहाास मिनिटं आहे ते बास
चि काई नंबर गिमबर टक. ते लोक एकएक घंटा प
टाकेल तेवढंच दोन दोन मिनिट तेवढे लागतातच. द्यायला म्हणजे कंप्लीट द पाच पोन लावायचं असलं की एक तास पाहिजे.
तेच
दोन्ही इकडून जर पाचपाचं म्हटल होत.
दोन दीड नाही दोनच पाहिजेत. कोन की दहा दहा मिनिटं लागतातच ना पाच कॉलले दोन मिनटं लागतात. नंबर टाकीले नंबर लिहाले नंबर काढाले लवकर तो लाग. ते नाही लागत कसही एक तास पाहिजे पाच कॉल साठी
पाहिजेच पाहिजे.
तेच ना. आणि ते काय लागलं तर लागूनही जाते नाही बसाय लागते वाटपायत.
बसा लागते वाट पाय तेच म्हटलं रे ओ सांगते ना ताई रेंज अससली की एवढं कितीवाटत. पटोपट कॉल करून टाका याचं टेन्शनच नाही ना पणताई
आताा तू कोणा आली असे पाचसा नंबर काढ तेतले पेन न. लिहून घेन कोणती समज. एक नितीन लोणकर म्हणून आहे लोणकर पाय आता ग्रुप व कारण आपल्या ग्रुपवरच नंबर आहेत की नाही.
आहे ना आहे ना हा ग्रुप पर
हा तर माझ्या टू कॉलरवर नाव आलंय नितीन लोनकर म्हणून तर तिचा मला फोन आलेला आहे. दोन तेराले तर बहुतेक मग तिचे राहिले असतील म्हणूनच आलाय की नाही.
हा हा हा ते पण असेच ग्रुप वरून नंबर काढून फोन लावतात ना ताई. आता आपण कसं एका गावात त्याच्या नातलग इकडून तिकडून माहि पडल म्हणून आपण डायरेक्ट लावतो फोन नाही तर आपण ग्रुप वरून गडवूनच नंबर लावावेच लागतात ना.
लहास लागतात आणि ओळख नसली तरी ओळख काढाविच लागते.
काढचल्या आपल्यालाच लागते दहा मिनिट स बोलायला लागते. दहा मिनिट व्यक्ती संघ
दहा मिनिटं लय भारी जात अनओळखी व्यक्ती संग.
बाहेर तर खूपच जातात का ते लवकर संपत नाहीत. काय पहिली गोष्ट तर काय बोला हाच प्रश्न पडतय.
झालं का ताई चहा पाणी अन् काय केलता मेनू अन् हे अन् ते तेच विचार तरी विचार करते की काय विचारावं काही नाही. म्हणजे ते नाही बोलत लवकर आणि आपण नाही बोलत लवकर. आता
बोलायचंय पण
हां
डायरेक्ट बोलता येत नाही ओळखली तर आपण दोन गोष्ट
शिल्लक बोलतो. समज आता आपल्यासारखी जो कसही बोलल तर काही वाटत नाही. पण त्याच्या सोबत कसं व्यवस्थितच बोलाव लागते कि नाही.
ल राग नाही आला पाहिजे त्या दहा मिनिटांत. किती भारीय ती. म्हणजे काय बोला आणि काय राहू द्या हे मी समजत
हो ना आता तुमचं न यायचं. समज हे आनंदी आहे ना चितोडीची. तिचे अड्डाच पल झाले ना पण तुम्ही बोलत बोल तशी तर बोलून जायचं.
कोण
या ते श्रुती, आनंदी सुरेश दादाच्या मुली. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो